पुढ राहुल ती लीला काकण म्ह मला फोन लाव म्ह राहलला
इला वाप
हो
का म्हणट श वा
मग राहलला पाठव पण आमच्या क्रीडवर मारायला हो
हो का
तुझं डवर मारला आहे ना घरचं तर मग त्याश बईला आणले होते काय तू
बहिली घेतली तिने दोन
म्हणून मग त्या नटड्यावर मारायला उ ते म्ह माझं पण मारून आताी दुबईला नेले आमच्या तर
हा काय तुला म्हणा
हो
हम्म बाकीे
बाकी काही नाही बस
बसलाय वर
हो
उद्या तू मी तुला पहिले पण विचारलं एथ कणाश नाही य त त मी सते रनिंग साठी कोरोकणा सग ठवले
अरे कोणालाच नाही सांगितलंय फक्त मकरांला सांगितलंय आणि तुला सांगितलंय
नाही तू मस्करी करते म्हच
नाही बाबा मला तू श बोलला होता की आम्ही सात वाज्याला जातो म्हण तिकड संध्याकाळी
कुठं संडे्याकाळी कुठं जातं
रनिंग ला जातो आणि मी राहुल ललित आणि मकररंग
नाही रे मी तर नाही गेलो हो त्या सोबत
ते सांगत होते मला
अच्छा तुला म्हणत होती ना ह तुला खोटं सांगितलं असं ना
नाही खोटं नाही सांगितलं ते बोलला मला महिमी चाललो म्हण आता रावलं
ईयो कशाचा आवाज होता आता.
अरे ते कालची रोकलेली ना.
हम्
ह. हम्म कार्तिक कार्तिक तुझ्या नावाचं एक पोरग झोप झोपलय माझ्यासोबत म्हणजे नाव तुझं नाव मी नाव नाव, तुझं नाव सारखसे बग.
हो का?
हम्म, तो झोपला, ते त्याच दुखतय पोट वगैरे.
होट दुखतंय मग आवाज कस काय होता.
काय माहिती राव. माहित नाही भो.
हम्म, कार्तिक कोणे तीट
कार्तिक, तुझं नाव करे ना भावा तुझं नाव करीचे.
त्याचा आडनाव काये, काय.
बिकन बिकन.
बिकन.
ह, बिकन गावचाय, कणके.
हो का? काही नाही बस आराम, तुझा आवाज येत नाही मला सुईन. नाही.
दम दम परत करून बघतो.